हॅलो हा बोल की.
आवाज लई कमी आहे रे.
आवाज कमी यालय.
तर नाही आता तरी आलेय सध्या बघ. भारी. आता नाही. सध्या आलंय आता तरच सध्या यालंय चांगलं. असं लांब केल्यावर असा लांब केल्यावर आवाज येत नाही रे.
अस होय. हेड
तुला नाही तुला यायलय काय आवाज?
मला यायलय क्लिअर यायलाय आवाज.
हा मग कानावर ला लावल्यानंतरच येते नव्ह. दूर जरा केल्यास आता तर येतंय काय आवाज?
दूर केल्यावर येत नाही. स्पकरच नाही ना.
हा तेच की. स्पीकर नाही. मग मी काय केलतो माहिती आहे काय? गेम खेळत होतो रे फ्री फायर खेळत होतो. हा आणि त्या ते खेळता खेळता न की हे कॉल केलतो. हा मग तो आवाज लई जोरात य येत होता. स्पी कर मध्ये ठेवली असा आवाज येत होता. मग लांब पण राहुन असं बोलु शकता असा एवढा आवाज येत होता.
आपण मॅप ओपन केला फोन पबजी खेळताना फोन कसा काय आला या अँप वरन?
काही माहित लागल फोन लागला बा काय पण करू फोन लावु शकतो व्हय लागला बा कसं काय काही माहीत नाही
मग आता किती टास्क कम्प्लेंट किती झालेत टास्क?
आता तर सध्या आलेय. दुपारी आलं म्हणुन तुला आता पहिला कॉल केलो. हा अँप वर झोपलेलो मी येऊन दुपारी किती कसं असते माहिते काय? नाही मी गेम खेळत होतो. कसं सिन माहिती आहे काय? तु जर कार्यामध्ये ल म्हणजे तु कार्यामध्ये हे ऑनलाईन नसलास तरी पण कॉल येऊ शकते तुला असा सीन आहे आपल्याला माहित नव्हतो नुसता आता बघ तू कुत इंस्टा इंस्टाग्राम चालवत बसलाय हा समज हा.
हम्म.
आणि मला तुला कॉल करायचं तुझं नीट तर ऑन आहे तेवढं तर ऑन आहे ना. इस्टाग्राम चालवत बसलोय ना मी डायरेक्ट तुला कार्या ॲप वरन कॉल लावलो की कणी डायरेक्ट तुला लागते कॉल. असं असते सीन.
लागते.
ते कार्या ॲप ऑनलाईन यायला लागत नाही आपोआप येते कॉल ते मग मला पण नंतर न माहीत झालं
ते यातन कते आणि तिथे पेट तिथे पेट असं खरं आपण बघाल इथे मध्यम आहे का
क कसलं
ते मग ते म्हणते मग त्याला बिझी आहे म्हणुन सांगते बघ
बिझी आहे माय हा बिझी आहे हा हा बिझी आहे हा बिझी आहे हा हा ते माहित नाही काय काय सांगते कसं सांगते ते मला कळत नाही ते ग्लीच असेल नाही तर असं म्हंटल्यात ना पाचच कॉल करायचा एका एका नंबरन मग त्या त्यामुळे काहीतरी इश्यु होत असेल मग आता आपल्याकडे दोन नंबर आहेत मग पाच पाच कॉल करू हो की नाही हॅलो
हो
आपल्याकडे दोन नंबर आहेत पाच -पाच कॉल करूया दोन्ही वर हो की नाही नाही नाही मी बोलत नाही का बारक पोरगं आलाय काय
त्यांनी आ काय
चालते तेवढं सोड बॅकग्राऊंड चालते ते आवाज येते सोड तेवढं काय नाही नुसतं काय हे म्हणजे अपशब्द बोलायचा नाही तेवढंच
ह होय एक एक जग ॲप घे पै की त्या काही येणार नाही मी ऍप ऍप घेतो त्याच्यावर मग नंतर का करतो आता हेच्यात घेतले आणि काय पट घ्यायच नाही ना कुठलं हे काय हीच इंग्लिश आहेत का बर बर हे कुठला कट तोपन आता एक घेतलाय पेंट मारलाय बाकी मुग
काय टेस्ट काय टास्कच काढलेत काय त्याला पण हा हॅलो
बस हे हॅलो
हां बोल ना
फल्डर तर बघा तो झालं असं ते
प्रोजेक्ट
शिडी प्लेयर नाही नाही शिडी प्लेर सिडी प्लेयर आहे
हां
मग ते जरा असं लावून बघाल तु रे पीसी ला लागते का
हम्म हा हा अ सिडी प्लेयर होय ते अरे ते कसं सीन झालय माहिती आहे काय तुमचं माझं क्लास सुटतोय दोन ला तुमचा क्लास - चालू होतय दोन ला ब चार पर्यंत आपल्याला टाइमच भेटत नाही असं सीन झालं माझं कसं कॉलेज सुटल्या सुटल्या माझे चालु होते रे म्हणुन आम्ही दहा ला सुटलं साडे दहा ला सुटलं जातोय आम्ही ते दहा रुपये पाठवले बघ सकाळी तुला आलय काय
फो काय विषय नाही आली जी आली काय विषय आता
त्याला सांगितलं नव्हतं काय ते शिषुवती स्कॉलरशिप भेटणार आहेत ते ते मागितले आहेत ते त्यासाठी घेतलेलो मी बोनाफॅट साठी बोनाफ
कुठलं खरं स्कॉलरशिप सांगितलेलं
ते तिथं कॉलेजमध्ये तुला सांगलेल नव्हतं ते स्कॉलरशिप मला माहित नाही कस काय ते ते नुसत हे बोनाफाईट मागितलेल माझ्याकडनं हा हा ते ते काय सेन झाला तिथे गेलो बोनाफाईट साठी हा बघूया काय होतय आता बोनाफाईड कुठे भेट - म्हटलं मला ते काय काय मागित दि पत्र लिहून दिलो पत्र लिहिल्या नंतर म्हटलं कुठलं तर डॉक्युमेंट द्या की तुम्ही म्हणजे पत्र तर दिलो रे मी खर पत्र नंतर काय मागितलं एक सबूत द्या की तुम्ही ह्या कॉलेज हाय का हा ह्या कॉलेजचा हायसा असा सबूत द्या काय तर मी आयडेंटिटी कार्डच आणलो नव्हतो म्हणून घोळ झाला जरा मग आ
नाही तर मग हे लागतेय आपलं फी फी फी भरलेला असतय
ती ऍडमिशन पावती
फी भरलेली ऍडमिशन पावती असली तरी पण चालतय
ह् आता सरांना मी विचारलेलो थर्ड इयर च्या ऍडमिशन च काय अजुन आता काय माहित नाही रे पप्पांना माहित आहे तेवढं मला काही एवढं माहित नाही मला काही एवढं माहित नाहीयाय हा असेल आपल्या इकडेच असेल
मग तुझा आल नंतर ना समज भरायचं आल तर म्हणालोय
हम्म हॅलो हॅलो ते तुझं मित्र होत बघ बी एस सी चा बी एस सी चा मित्र होता तुझं
हाय की
तू पोरगा सोडला काय हाय हो अजून
हाय की
ते वही पाहिजे होती रे झालं असल न्हवं हा त्यांचं वही झालं असेल न्हव का
हा कालच भेटलेला की मला बी बी बी कॉम आय टी झालाय तो
आं
तू पिक्चर बघायला जातो पिक्चर पिक्चर बघायला जातो
हा हा तो आलता बघ तुझा मित्र म्हणजे कुठं काय आपल्या कॉलेजमध्येच आहे ना हा हा आपल्या कॉलेजमध्येच हाय न्हवं
अ बी कॉम आय टी आय लाय
हा तेच ते तो वही घेतलेला ते झाल असेल नव्ह त्या सेम तर आता झालं असेल तो तेच म्हंटल जावाची वही दिल - जावाची वय दिलतो रे त्याला मी बहुतेक मग जावाचा आता शिक शिकवाल्यात आपल्याला अडवान्स जावा मग ते हवाय पाहिजे ना आपल्याकड व्हाय पाहिजे की जरा मागचं काय आता क क्लासमध्ये नाही हाय भवतेक जावंच हाय माझ्याकडे दुसरं कुठलं तर दिलतो भवतेक
अरे वेब प्रोग्राम च काय दिलतास वाडत रे
हा वेब प्रोग्राम दिलतो काय तर हे हे नाही नाही सी. च आहे रे माझ्याकडे जावा दिल तो बहुतेक त्याला सी च आहे. तिचं वही आहे माझ्याकडं.
काय माहित नाही बघ एवढं का माझ्या ध्यानात नाही. मायाकड मायाकड एक हाय सी ए ची वही हाय तुझी मायाकड
हा ते दिलं होत ते क्लिअर झालं नाही का सी ए च तुझं सी. ए. च म्हणजे बॅक होता नव्हं क्लिअर झाला ना तो पण.
होय क्लिअर झालं म्ह तर तुमच्या सांगाय ना. नाही तर मागं राहिला असतो त काय आवड नाही.
विचारली काही येत नव्हता आबा ते जावाबद्दल. म्हणून ते म्हटल जरा व
जा्याव मला अरे मला जा्याव तर प्रोग्रामच आठवत नाही केलेलं.
सिस्टीम डॉट, आउट डॉट, प्रिंटर ड प्रिंटलन मग त्यानंतर काय काय पब्लिक वाईड हटिंग आर. जी. एस. घालायचं ते सगळं.
ह ते झालं ते तू सांगालेस ते प्रिंट झालं ते प्रिंट करता नाही वापरल बाकीचं कुठ का ध्यानातच नाही बाबा माझ्या. कस वापरायचं आणि सुरुवात कशी करायची?
ह.
आज शिकवायला असेल चांगलं शिकवाला ना?
हा तेच की आज जरा प्रोग्रामिंग शिकवलेत नव्हं?
मला सांग तुमची एंटरशिप मध्ये काय घेतेत?
आ आमच्या तर त्यान म्हणजे सांगायला हे केलात म्हणजे कुठं बाहेर सांगायचं नाही असं जे इथ करतो असं. तेनी शिकवत नाही आम्हाला. नाही नाही मी सांगलोय की त्यांनी शिकवत नाहीत रे आम्हाला नाही. यावर करयाप वर हे वाले ना मग क होऊ शकतोय ना डाटा. कंपनीचा डाटा लिक होऊ शकतोय हा.
मग आपला पण बोलेल काही विषय नाही.
तुला मी नंतर न सांगतो तुला काय ते नुसता आता एवढं सांगतो की म्हणजे ते शिकत नाहीय तिथं आम्ही वर्किंग करत आहे तिथं. जस कंपनीमध्ये वर्किंग करताय तसं आम्ही काम करालोय. आज पोस्टर विस्टर काय बनवाला? बनवायला दिलतीत त्यांना ते ते दीक्षा पण आहे तिथं रे वर्गातली त मास्क घालून येत
हा.
ती पण आमच्या सोबतच आहे मग आम्ही त ती आमच्या अगोदर आल ती एक तारखेला आल्या. आणि आम आम्हाला आता सोमवारपासन झाल ना तेरा तारखे पाासन कायतर. मग आम्हाला कमी दिवस झाले रे म्हणून आम्ही मागा आहे जरा. ती जरा पुढं गेल्या आमच्या आमच्या पुढे गेल्या ती मग तिला काय काय पोस्टर बनवायला काय काय दिलतीत हा.
हा.
आम्हाला आता तर म्हणजे सध्या कंपनीच वेबसाईट बघायच ते काय तर वर्क देते ते? टास्क देत्यात आम्ही कसं म्हंटल दोन दोन वाजे तीन तासच करणार मग तेवढेच टास्क देत्यात आम्ही दोन वाजेपर्यंत जेवढं करतोय करतो. तो त्यांना दाखवतोय आणि येतोय आणि पुढच्या
म्हणजे तिने काय तर सांगत्यात आबा हे बॅनर तयार कर तर.
हा ते काय तर कर आणि मग ते टास्क पूर्ण कर यायचं नाही झालं तर दुसऱ्या दिवशी करून द्यायचं असं विषय असतं काय हे नसते तुमचं कुठंपर्यंत आले?
आमच असं पाहिजे म्हटलं तर असं पहिलं ते पार्ट बनवतो आणि
हम्म आता जला चालू झालं असेल कॉलेज तर म्हणजे आता कसं तुम्हाला आपल्या कॉलेज जे शिकवलं ते पण होत नव्हं?
हो पाहिजे त तर पार्ट वन झालं कायण पार्ट टू ला आहे नाही पाहिलो.
हा हा.
ला शिकवून आणि पार्ट दोन ला आम्हा ना प्रोजेक्ट काय सांग म्हणजे ते सहा नाही मिनी प्रोजेक्ट सांगितला करायला म्हणजे एक सांगितला असतं
आम हा हा त्या त्या त्यावर न काय?
पहिल्यांदा हा आम्ही काय केलं माहितीय का मग आम्हाला कसं सागितलं केलं माहितय डायेक्ट पायथान वरंन आपण एचटि यमेलचा कोड लिहतोय आणि दुसरीकडे प्रिंट होतोय
हा हा
ब्राऊझरला दिसत
पायथन वरन तसंच हा पायथन पायथन
मग पायथान ना कुठलं केटी के केटी कुठल्या तर काय तर सांगितलं नाव त्याच नाव आहे मला आठवण मग ते इम्पोर्ट करून घतलो काय मग काय सगळं ते टाकलं मग डायरेक्ट पायथान वरून रन झालं मग काय असेल ते फॉर्म नाव टाकायचं नंबर टाकायचं ती डाटा बेस इथेच स्लो झाला. तिथंच सेव करायचं तिथच तुला नंतर न दिसणार डायरेक्ट प्रोग्राम मधून
हम्म
अ हेजी काय मग त्या फाईल मध्ये किती कोणकोण डाटा भरले काय ते सगळं दिसाल त्यात बाहेर आलं बाहेर सगळ म्हणजे का कळलं पण